हॅलो
हॅलो
हा बोल की रे
काय करालयीस
काय नाही बघ आत्ता जेवण झालं बसलोय वाऱ्याला
लवकर
लवकर कुठ आह ते रोजच्या टायमिंगलाच
हम्म हम्म मग परवाच् आयडियाच काय झालं
ते बॉटलच होय पाण्याची बॉटल
हा
हा विचार केला मी तर बजेट आपल्याला दहा हजार रुपये कमी पडालय बरोबर हा?
होय
दहा हजार रुपये जर का आपल्याला पाहिजे असलं तर एक तर आपल्याकडे ऑप्शन आहे कि अजून एक कोणतरी जण बघाय लागणार हेच्यात
बरं
नाही तर तुला दहा आपली जी आधी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सोडून दहा हजार रुपये आपल्याला बाहेरच्या साठी तू किती देऊ शकतोस स्वतःआणि?
माया कडन आजून लई तर लई तीन हजार.
एवढ
होय
मी एक दोन अडीच हजार देऊ शकतोय आता तुला माहिती आहे मी आधी काढल्यात जास्त पैसे त्यामुळे आता मला जास्त मिळणारच नाही.
बर
बरं आता दहा हजारची कुठंना कुठनं तर जुळणा होऊ शकतात दहा हजार एवढं का मोठं नाय हाय. पुढं काय करायचं? आपण
पहिल्यांदा तरी ते आकार पाहेना कुठला नवीन आकार घ्यायचा काय जुन्यांमध्येच घ्यायचा?
व्हय काय तर नवीन स्टाईल घेतली कसं लोकांना काय तर नवीन ट्रेंडिंग ते बरं पडल आपल्याला
हम् नवीन आकार घ्यायचा म सर्च करतेस काय ते ऑफिस जरा?
आता काल सर्च करून ठेवलोय बघ. पाय म्हणलास रे दहा ते पंधरा काढल्यात आता बाहेरच्या देशात तू बघत आचील त्यांच्या त्या एक पद्धत ताय बघ पिशवीच्या पिशवीच्या रूपांत पाणी विकतात.
व्हय
हा म्हणजे आपली जी कॅरी बॅग असते कणी
हा
तिचं फक्त ती फाटणार नाही लगेच आशी
ओके
आणि त्याला फक्त आता बॉटल ला वरती घ्यायस टोपण असतय बघ
हा
तसं फक्त त्याला वरती टोपण असतय.
बर.
मग ही कशासाठी युज होऊ शकत्या? कपड्यांच्या बॅग मदे वगैरे तेन ठेवायला म्हण किंव्हा आश्या ठिकाणी जे तय की बॉटल ऍडजेस्ट होऊ शकत नाही खिशामध्ये खिशामध्ये वगैरे तेन
हा.
दुसरी म्हटंलास तर एक फुटबॉल टाईप मध्ये आपण करू शकतोय.
लय मोठे होणार नाही ते.
का?
लय मोठी होणार नाही.
नाही तो आता एक जार टाईप मध्ये एक बॉटल असेल ना त्या पाच सहा लिटरचा
बरं
अस हांडा टाइप मध्ये नसता का आणि त्याला वरती टोप पण असते बा त्या टाइप मध्ये होतेय ते. त्याच्यानंतर. म्हणलास तर आपली नॉर्मल जशी बॉटल असत्या.
हम्म.
तशीच फक्त जर अशी त्यात ज डिझाईन आहेत ती जर अशी चेंज आहे.
बर आणि क किती प्रकारच्या करायचे एकच प्रकारची बारकी मिडियम आणि मोठे अशा काही तिन्ही प्रकार करायचे आहे का एकच करायचंय कुठली
आता कसं हाय. ज्या एक लिटर म्हण किंवा दोन लिटर आहेत त्यानंतर पाच लिटर आहेत ज्या मार्के कटला ना त्या कराव म्हणतोय मी एक मोठी करायची ती एक पाच लिटर पर्यंतची आणि अर्धा लिट रची बॉटल लाता असतात बरोबर आहे
हा
पण नाही म्हणत अर्धा लिटरची बॉटल आपण पाऊच टाईप मध्ये करा पाऊच घेण्याचा एक फायदा काय माहिित आहे काय कि लोकां ते रियूज करायला बर पडणारा आहे
हम् रियूज करा बरं पडेल पण ठीक आहे ओके
आणि त्यामुळे काय होईल लोक पाण्याची बॉटल घ्यायचे म्हणून नाही तर ते पाऊच मिळणार म्हणून पण बॉटल घेऊ शकतात
बर
तू विचार करून बघते
हम ठीक आहे तसे पण आयडिया चांगली ती एवढे पण काही विषय नाही ट्राय करून बघे
आणि त्याच्यानंतर म्हणलास तर आता हे सगळं तयार करण्याच्या मशनरी आहे त्यात दोन ऑप्शन ब्लड परत येतात की आपण तयार करायच स्वत मॅन्युफॅक्चर करायचं का आपण बनवून घ्यायचं त्याभर
बनवून घेतल्याला चांगलं
हा आता जर का आपण स्वतः मॅन्युफॅक्चर केलं तर आपली कॉस्ट जी असणार आहे प्रोडक्टची ती कमी होणार आणि आपल्याला नेट प्रॉफिट ला चांगली मदत होणार आहे बरोबर आहे
हा
मग त्यामुळं जास्त करून चांगला की आपण स्वत मॅन्युफॅक्चर करण
पण मशनरीचा विषय आला ना
हा तेच सांग मशिनरी फक्त त साडेसात हजार रुपयाला त्यामुळे आपल्याला बरं पडेल
आणि जागा मशनरीला
मशनरीची जागा म्हणला अस तर काणी आपलं एक बेंच असते ना बेंच एवढं मशीनरतील मुगत पण नाही
पण कराचं कुठं लाईट आली ना प्रधान त्याला
हा लाईट वगैरे ते सगळंच आलं सोड त्याला पण एवढा अवघड नाही ते
हा म्हणजे जागा असली तर मशनरीचं काही करायला आवश्य नाही पण जागा नसली तरच लय अवघड विषय
हो
त्याचं काय करणार
हम्म आपण बघ कि त्याच काय करायचं ते सोडून मला सांगा आता तू इन्व्हेस्टर बघाय गेल तरस त्याच काय काय झालं परवा एक इन्व्हेस्टर भेटलेल ना
होय भेटलेला विचार करून सांगतो म्हणल ते मग ते जा आता उद्या फोन कराय घे त्याला
चालते आणि आपले अवदत शिंदे सर काय म्हणले काल
ते पण तेच सांगितले त्यांने आयडिया पहिल्यांदा ते सांगा म्हणतत पहिल्या मग इन्व्हेस्ट करायचं का नाही ते सांगतो
म्हणजे नेमका काय डाऊट आहे त्यांना
म्हणजे तुम्ही कुठल्या कस्टमरला टार्गेट करणार
बर
त्याच्यावर तुम्ही तुमच्या बॉटलचे आयडिया कशी ठेवणार जर त्यांना वाटलं आयडिया ग्रो होऊ शकत तर मग ते इन्व्हेस्ट करणार
बर आता त्यांना जे काय आपला प्रोजेक्ट आहे ते सगळं व्यवस्थित प्रेझेंट केलेस ना तो
सांगितलं गे कला प्रेजन बरोबर
आपल्याकडनं तरी काय तटलेलं ना आता जे काय येईल ते रिझल्ट वर डिपेंड जासंग
हम्म तीन चार तास होय
बघू मग आपण काय करायचं
बरं ठीक आहे आणि हे जे काय केलंस लेबलची डिझाईनच काय ठरवलंस
लेबलची डिझाईन आता आपल्या डिपेंड आहे की आपण प्रोडक्ट साईज काय ठेवणार कशी ठेवणार कारण हा पण सिम्बॉल वगैरे त्यांनी म्हणला अस नाव वगैरे म्हणलं अस तर ते सगळं रेडी आहे ते मी तुला उद्या सगळं दाखवतो नाव नाव एक गोल आहे गोलाच त्यामध्ये एक नाव येतंय बॅगग्राउंड आपला ग्रे कलर आहे ब्लॅकिश ग्रे कलर कारण मार कला ब्लॅकिश ग्रे कलरमध्येध्ये बॉटल अवलेबल असात तरी नाही
हम्म
त्यामुळे आपली वेगळी ओळख तयार होण्यासाठी तोक जर बर पडेल माझ्या मते
ठी काय चालते त्याला काय एवढा काही विषय
हा हा जरा असं मोठ्यान बोल रे आवाज जरासा बारीक आला
पारी घेलाय
हो
आता बघ
होय येते घे आता
हा
आणि मेन वस्टर ना सांगून ठेवले जे माझ्या ओळखीतलं आहे पण ते आता तरी काय लगेच सांगू शकत नाही म्हणतात बघू मग आपण पूढं काय काय होते
पाण्या विषयी काय विचार
पाणी काय आपण फिल्टर पाणी देणार आपण प्रोवाइड करणार. आणि आता ज लायसन आपल्याला लागणार आहे की आपण काय काय त्यात टाक णार काय. का नाही टाकणार ती सगळी लिस्ट पण एकदा केल्या तर लॅब वरून ती लिस्ट येणार. त्याच्यानंतर सगळ पुढ गोष्ट
त पाण्याची मशनरीच काय करायचं.
मशनरी बघू की आता आपण आता मी बघितले मॅन्युफॅक्चरचे
हा
तर मी बघितली पण तिथ ती मशनरी नाही फिल्टरची. आपल्याला फिल इतरायची मशनरी बघायला जायला लागणार. दुसऱ्या राष्ट्रात ठरवूया आपण त्याचं काय करायचं काय नाही.
तेच ते मेन मेन पहिल्या गोष्टी आल्याशिवाय काही करता येणार नाही कारण डेमो द्यायलाणार ना आपल्या जिथं आपल्याला ती बॉटल नेऊन विकायची तिथं.
बरं मग त्यासाठी आता काय कराव लागेल आता जे मॅन्युफॅक्चर करुन घे. तोय आपण त्यांच्याकडन म्हणजे आता मॅन्युफॅक्चर करणारी जी लोक आहेत ना. त्यांच्या आडून आपण स पल्पीस घेऊया
हा तेच म्हणतो मी पण
आणि त्या सॅम्पल पिस आहेत ना त्याला आपण लेबल वगैरे ते तात्पुरते डेमो साठी तयार करूया डेमोचे वेगळे कराय लागणार. कारण आपल्याकडं मशिनरी नाही आता, बरं
बर
नाही या सगळ्या गोष्टीत झाल्यानंतरच्या पुढं बघू काय काय होतय.
ठीक आहे काय बघताय म एवढा विषय नाय
आणि लॅब आणि टेस्ट रिपोर्ट म्हणला अस तर ते आपल्याला परवा दिवशी सकाळपर्यंत मिळतील.
ते ठीक आहे आणि हचा अऍडव्हटायजिंग मार्केटिंग तर काय तर करावं आहे की.
आता ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग साठी आपल्याला कोण ना कोणत बघाला लागणार कारण आपण स्वतः उतरून मार्केटमध्ये जाऊ शकत नाही कारण आपण दुसरी काम पण करणार ज मॅन्युफॅक्चरिंगला आले. हा ते करू शकतोय. पण मार्केट जाऊन कर थोड आपल्याला अवघड पडणार कारण आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करणार पॅकिंग करणार प्रोवइड करणार त्यानंतर डेव्हिएशन पण आपणच करणार. ते सगळं करून मार्केटिंग बघण थोडंसं टफ होईल
हा हा
मग बघू, आता जो इन्वेस्टर आहे तोच असा मी म्हणते की मार्केटिंग टाईप मध्ये बघायचा. जेणेकरून त्याची इन्वेस्ट मेंटसुद्धा होईल, त्याला एक पार्टनरशिप म्हणून पण करता येईल
बर
आणि त्याला चांगलं बनवेल ना
बरं मग तू खरं म्हणते स्वतःचाच तयार करायचं कारण दुसऱ्या ज्या कंपन्या आधीपासून मार्केटला आहे त्यांचं पण आपण करू शकतोय.
हा करू शकतो, तेच की
आवाज जायला लागला जरा तुझा, तरी
हा हा करू शकतो हेच की
हा मग त्यांचा पण जरा विचार करून बघ म्हणजे कुठल्या ह्याने जास्त फायदा होईल असं दोन्ही कडना बघून ते
होय होय, बघाय की आपण
म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट परत फायदा याचा विचार करूनच कराय लागणार ना
होय आता आपण सगळ्या गोष्टी काढल्यातच आणि बघू आता काय काय होतय.
नाही तर मग ह्याच्यापेक्षा जरा तू वेगळी कुठली आयडिया असली तर तशीच सांग. त्याचा कुठ तरी वापर करतो.
बघूया आपण विचार करा मग परत आणि तुला आणि काय भेटते का बघ
बस ठीक आहे चालते मला पाठवून ठेव मग काय असलं तर तुला हकड
चालते चालते. ओके गुड नाईट.